कैसी है? सॉरी
हॅलो, हा येतोय का आवाज आता?
व.
आवाज येत का आता?
हा हा.
हा मग काय करते तू.
आ.
काय करते ती कुठे गेल ते आज?
आज शिन्नर ला गेल होत औषध आणायला.
कसला औषध?
मेडिकल.
अन मेडिकल पण कोण कशासाठी?
आवाज येईना थांबा दोन मिनिटं आवाज येईना मला लगेच आले.
हॅलो.
बोल ना तव्हर, ते होऊन जातय कट होऊन जातय.
अ चा चालू आहे मिनट नको वया घालवू.
हा मग तेच त्याला म्हटलं बोलतो.
हा म्हटलं काय? काय करते ती म्हटल?
अहो सिन्नरला गेलो होतो ओ. औषध आणायला.
कसलं औषध आणायचं होत?
त्या
आजार आहे मोठ त्या आजारावरले.
मोठा आजार, काय नेमकी काय- काय होतय मम्हणे?
म्हणजे डोकां दुखत आहे, काय हातपाय दुखत, चक्कर येतत. पोट दुखत आहे, जळजळ होते, उभा राहवत नाही.
ते औषध कसं आहे म्हणजे अ ऑरगॅनिक आहे का?
हा. आयुर्वेदिक आहे. हा.
आयुर्वेदिक ना रिझल्ट आहे का पण त्या औषधाचा? हा.
त्याच्या तपासून घेतलं ते आयुर्वेदिक औषध देत्यात ना सनेज कंपनीचे.
हम् हम हम्.
हम. ते औषध घेतले आण मग आज ती ऑर्डर मारायला गेलो होतो. तिकडनं आलोय आत्ताच जाऊन. नाही चालत म ऑर्डर नाही मारली.
हा.
हम्. तसच दिलेत लिहून घेतलं त्यानी, मग म्हण चालू झाले का मग मारी का मग. तुम्हाला फोन करत व्हॉट्सअपला ग्रुप ऍड करून घेतलाय त्यांनी. एक राहीले मारायचे.
ती कधी मारायची?
आता त्यांच पेमेंट झाला का मग? मारू ना. त्यांनी पैसे नाही पाठवला ना.
हा हा.
फोन पे ला पैसे पाठवणार होते ना.
हा. नाही पाठवले का? औदा काय लागवड केले?
औंदा भात. भात पेरलाय, मग भात लावायचे, अजून रोप नाही आला.
रोप नाई का आलं अजून?
हम्म. अजून खत मारायचे, एकाला मारलय खत.
हा.
खर-खत् आणि आयुर्वेदिकच मारणार आहे.
कोणतं पण? प्रो -प्रोम मारणार आहे? का प्रोम मारणार आहेत का कोणत मारणार आहे?
नाही. रिसनच कंपनीच आहे, आताच घेतलं आम्ही. ह का नाव सांगते मी. ना
हा. सोली प्रोन.
सोली प्रोन च मारत आहे का? हा.
सन मायक्रो फोननच असल, सोलोक्रोन अजून काय हम्म लावलाय का नाय? भिंयमूग पेरला का तुम्ही?
भुईमुंग नाही, पावसाळी नाही राहत उन्हाळीच राहतोय.
उन्हाळी करत्यात का?
हा
पावसाळी नाई करती का?
पावसाळी नाय ना पाऊस राहतय मग जागा नाय राहत ना पेराय होत नाय
इकड त करतात बाकीची लोक बाकीचे लोक त करताच पावसाळी दिन तुम्ही नही करत
पण म त्याचा माळाला राहतय ना म त्या कर त्या दे आम ची भाताची वावरात ना म त्याच्यात पाणी साचत व्हत नई.
असंय का भात कोणत लावणारये तु या वर्षी कोणता बियाणं पेरलंय
सुंदर
सुंदर
अयाबात
हा ही कॉफी ये का?
हा
अजून कोणत्या व्हरायटी हाय ती इकड कोण कोणत्या व्हरायटया चालतात.
कोणी आक्षदा लावतय कोणी इंद्रायणी
रायबो नाय चालत का? रायबो नाय चालत
रायबो लावले होते आगच्या वर्षी काय लोकांनी मंग त्यानं त उतारायला कमी झाल्यामुळं ह्या वर्षी लावले नाय सांगत
असं हाय का तेच म्हणलं काय रायबो लावतात का नाही.
नाय ना लावती इकडं इकड जास्त करून इंद्रायणी आणि घरी भाता लावत होती.
रानभाज्या भेटतील का आता तुमच्या रानात
हा भेटतील ना आता रानं भाज्या निघाल्याती त्याला रानात गेलं भेटतील हं
कोण कोणत्या निघाल्यात आता
चाईची भाजी, कोंबड्याची भाजी, बदड्या ची भाजी
आता कोण कोणत्या निघाल्यात पण
आता चायची भाजी
चायची या
हा ती कोंबड्याची भाजी
भेटल का मंग आम्हाल इथं थोडीफार
हा भेट ना रानात गेल्याव
राणात जाय लागन
मग
तुम्ही नाही कडून आणली का?
पे आ आण आहे.
तुम्ही नाही कुडून आणली
नाही नाही आम्ही नाही आणली कुठून जायची आम्हाला कुठं आहे एक दिवस
आज पाऊस
हा पावस जास्त आहे. तुमच्याकडे नाही का पाऊस?
आमच्या कडे आहे पण कमी आहे थोडा
हा का आज तरी आज कमी आहे काल जास्त होता आमच्याकडे
बाकी काय अजून?
अजून ती दुसरी एक बर्डेची भाजी
गडदची पण आहे का?
हा
भरपूर बाज्या राहतात या टाइम ला
सवीला कशी काय?
लोतूची बाजी चांगल राहते चवीला लोतूची
शरीरासाठी
एकदाच भेटते वर्षातून ते असशी रानातून आणली का मग उमून ठेवायची वाळ घालायची पोटदुखीसाठी ती चांगल राहते.
म्हणजे पोटाच्या आजारावरती चालत आहे सर्व
हा
हा
मग चांगले ऑरगॅनिक आहे वरून येईल तर होतीता नाही रा काय जंगली बाज
हा खतं नाही राहते काय नाही रानातलं चांगल भाज्या राहत तथ
येल लागलं मग मला पण
हा या.
ये तो मग आम्ही बी बस बरं चाल मग येतो आम्ही
हा अजून कोणत्या भाजपज पाहिजे असेल तर हाय आता आमच्या कडे
तुमच्या राहण्यात किती वाजे भेटत येते?
काठामाठाची वरवट्याची तांदुळक्याची
मग भरपूर भाज्या भेटतात की भरपूर भरपूर भाज्या भेटतात तुम्हीळेस
बौरीची बाजू तर कि तती भारी ती नहात पाय दुखत असेल तर राहून जात हो.
असे चांगले वाज येत
आघाडाची भाजी वर्षातून एकदा खादा त्यांना बया मुतखड्यासारखा आजार वती लई. आ!
मग वेळ लागल तुमच्याकडं भाज्या खुडायला.
हम्म आण ही याची वरावट्याची भाजी खाल का त्याना सांधे वात नाही व्हतं. सांध्या वाताच्या आजारा साठी वरवठ्याची भाजी चांगल राहत.
चांगल्या बागेत तर आमच्याकड कमी प्रमाणात भेटतात
नाही आमच्या का आता पाऊस पडला आता भरपूर भाज्या.
झालं मग गावी बघ एक दिवस आल तुमच्याक
आ!
हा येणार आहे ना आम्ही जरा पाऊस चालू आहे आज. उद्या किंवा परवा येतो मंग आम्ही
म आधीच सांगा आम्हाली भाजी आणायच्या असले म आधीच अ जाय लागत.
ह आम्ही येतो ना म्हणजे भाज्यांच्या ओळखी होतील ना आम्ही आलो आम्हाली पळव उद्या तुमची. मग काय होणार आहे आम्हाली आम्ही येतो डोंगरात?
अं रानात जायां लागल ना रान डोंगराला
हा!
म तवा ते आणाय लागत.
संगत एक भाज्या खायच्या. उद्या का पाऊस थोडा कमी असल तर मग येतो आम्ही बी
हा पावसाच याच्यानुसार
आता तो जास्तच चालू झालाय मग काय करतोय पाऊस नाही का.
हा हा!
जाऊन या तुम्ही पाहिजे तर भाताच रोप पाहून.
हा!
उद्या का लोक जाऊ रानात.
लवकर लवकर या म्हंजे मग लवकर जाता ये नाही तर म्हण लो कर नाही गेलो टाईम होतय व्यवसाय थोडा टाईम लागत आहे ना. लांब जायला लागत हाय.
ती एक दाजी नाही भेटते का?
नाही नाही एक जागी नाही भेटत.
नाही का? लांब राहतात.
हम्म फिराय लागत हाय जंगलातनी.
त्यामुळं
त्यानंला जाया लागल ना, मग.
बरं चालल मग, आलो आम्ही उद्याक.
हा चालल, या मग.
हा चाल
बाकी अजून काही, माहिती नही लागत ना?
नही काय नही, नंतर आल्यावर बोलतो ना मग.
बरं बरं, चालल. पाऊस आहे का, बघ?
हाय पाऊस ये इकडं. जोरात चालू.
इकडं आता लई पाऊस आला, जोरात पासून.
बर, चालल म.
हम्.
ययेतो मी.
येऊ का मंग?
हो चालल ठेवा.
चालल चालल.
आ
तुम्हाली.